हॅलो?
हा हॅलो!
हा, येते का आवाज?
हा येत, येते आवाज, पुढच सांगू तेच नाही, त्याच्या पुढचंच सांगू काय?
सांगता सा, दुसर टीप सांगा की जरा,
नाही आता, ते संपवत की थांब,
ह संपवा की, हा ते आपला कॉल कट झाला ना, मग म्हणलं तुम्ही ते्री सांगालताकी, हेला गेला अमृतसर ला गेलं लासा ना, त्याच्या पुुढं काय झालं कुठे, कुठे जाऊनला?
हा वागा बॉर्डर गेलो, सांगितलं काय वाघा बा
ना तिथं जाऊ पोचलेलासा, त्याच्या पुढं सांगयच आहे,
होय काय, मग वागा बॉर्डर ते सगळं बघितल्यानंतर, आम्ही ह्याला, परत सुवर्ण टेम्पल आलो, ते मंदिर बघायला संध्याकाळी, त्यांच लायटिंग वगैरे चांगलं अस तया जेवण असतय तिथे,
हो, म्हणजे सुवर्ण मंदिर आहे ते, पूर्ण सोन्याचं बनवलेलं आहे काय म्हणजे काय कसं आहे ते,
त्यांनी वर सोन्याचा पत्र सगळा, चढवलाय त्या मंदिराला, मंदिर मंदिरच आहे, तिथे, आणि वर सगळ्या सोन्याचा पत्रा बडवलाय, त्यांनी असं लेप दिलाला सारखं असं झालं, हम्, हा छान आहे मंदिर, मग जेवलं जेवण वगैरे झालं, मग आम्ही हॉटेलला परत रात्री आलो, म सकाळी उठून आम्ही जालियनवाला बाग बघितला, कारण संध्याकाळी लवकर बंद होते, जालियनवाला बाग. पाच नंतर कोणालाच, पाच, सहा नंतर ह, हम्, हम् मग आम्ही ते बघितलं,
हा,
ते झाल्या वर थोडी शॉपिंग केली, असरसर मध्ये फिरली सगळीकडे,
म्हणजे शॉपिंग करायला काय आहे तिथं, काय म्हणजे वेगळं काय काय मिळेल,
लुधेयान, स्वेटर्स, शॉली
हा,
हा तेच बघायला गेलेले आम्ही खरं तर. दुसऱ्या मार्केट दुसऱ्या मार्केटला पोचलो आम्ही.
हा. हॅलो आवाज ब्रेक व्हाय लागलाय ओ.
ते मार्केट
हॅलो.
जायच होत ते
हॅलो.
हा हॅलो आता येतोय का आवाज?
हा याय लागलाय बोला.
हां
मध्ये ब्रेक व्हायलता आवाज.
हा आम्ही दुसऱ्या मार्केटला गेलो पहि दोन मिनिटं तसच होतय जरा.
हा हा नंतर येते का व्यवस्थित आवाज.
त्यावेळी ते जरा
हम् घे. केला काय शॉपिंग? घेतला काय तिथं?
बंद करायच नाही हा. ते व्हॉट्सॲप
बाय.
म्हणजे असतं ना म्हणजे असा सारखा ड्रेस घेली हणालो.
ह हा हा.
मग जेऊन आणि आम्ही आमची प्लेन होता अस नागपूर ला आलो मग सात ला संध्याकाळी हा संध्याकाळी सात ला आमची फ्लाइट मुंबईला लँड झालती.
किती वेळ लावला ते सु श्रीनगर ते मुंबई?
श्रीनगर नाही अमृतसर ते मुंबई आम्हाला होत ना आम्हाला हा किती दोन तास लागले.
होय.
हम्म चार ला चार सव्वाचार ला आम्ही बसलेलो. जरा दिल्लीच क्लायमेट बदललेलं म्हणजे पाऊस होता तिथे.
हा.
मुंबईत पण पाऊस होता त्यामुळे जर स्लो आली फ्लाइट नाही तर दीड तासात येते म्हटले ते.
हा हा
हम्म ते सात वाजले आम्हाला असं झालं सात ला आम्ही तेला उतरलेलो. मग तिथून जरा बाहेर पडेपर्यंत अ थोडा वेळ झाला सगळं चेकिंग लगेज वगैरे घेऊन.
हा हा.
आठला आम्ही बाहेर पडलो आणि आधी जेऊन परत आम्ही आमच्या हे ट्रॅव्हल्स बुक होत्या. तिथं जाऊन थांबलं.
हा हा हा. मग दुसऱ्या दिवशी आला का सकाळी आपल्या गावाला?
नववस आम्हाला मिळालं.
हा
दुसरा दिवस सकाळी आम्ही आमच्या घरी आलो. पंधरा दिवस एवढंच होय होय पंधरा दिवसाची
हो
म्हणजे एक दिवस आधीचच होत खरं पण आचीन अनिव्हर्सरी होती आम्ही यायच्या दिवशी म्हणजे प्ले त्या
हो आहे
ह
ह हा म्हणजेग तुम्ही आधीच सगळं बुकिंग वगैरे करून गेलेल तसा किती महिन्यांनी बुकिंग केल हॅलो
एक एक महिना आधी
अ तेच नाही किती महिन्या आधी बुकिंग केलेला हा
महिनाध केलेला
एक महिना आधी केलेला ह हा याय लागले की ऐकायला हॅलो
हा येत येत हम् त्यामुळे आमच स वयोजन व्यवस्थित होतं हॅलो येते काय
हा हा बुकिंग आधी असल्यामुळे सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झा अ याय लागलेय की माझा याय लागलाय काय तेच कि एक महिना आधी असल्यामुळे
मला रिटर्न हा
हा हा हा
खर तर एक दिवस आ कुकिंग केलं तर चाल अस पण आम्हीच एक्स्ट्रा घेतलेलं कारण दिवस कुठ तरी कायतरी एक्स्ट्रा बघायचं झालं हा म्हणून आम्ही एक दिवस वेयाने घेतलेलं बुगी आठ तारखेला घेत हा आमची अनिव्हर्सरी होती त्या दिवशी त्यामु ग आम् प्लेन मध्येच केली अनिव्हर्सरी अस झालं पंधरा पंधरा वर्षाची अनिव्हर्सरी होती ह ह जित क हम छान झालं छान झालं तर
हम्म हम् ह् ह पंधरा दिवसाची रेट म्हणजे पंधरा दिवसाात किती सामान न्यायला लाग असेल ना भरपर न्याय लाग असल बगा वगैरे झाल्या अस
नाही नाही तिथं कस झालं जास्त चेंज करायला मिळत त नाही आपण कारण जम्मूमध्येध्ये आमचे दोन पेहलगाव मध्ये आम्ही दोन दिवस थांबलो ना
हा
वर रेनकोट घातल्यामुळे काय दिसतच नाही आपण काय ड्रेस घातली फैसलेेतच जॅकेट स्वेटर वगैरे कंपलसरी घालायला जायचं त्यामुळे तेच ड्रेस
ना म्हणजे आपणच घेऊन जायला लागत असल इथन चॉकेट वगैरे
अ होय ते घेतलेली आणि तरी आणि आणि आम्ही भाड्याने गेलेली इथनं नेलेलीत आम्ही तरी आणि तिथं भाड्याने घेतलेली होय कारण बर्फचे ते शूज वैरे हा ते शूज वगैरे मोठे घ्यायचे असतात ना पामध्ये जाताना हा मोठे शूज ते घ्यायला लागतात वरचे त्र कट वेगळे असतात ते घ्यायला लागतात ते आम्ही दरवेळी कुठं जाईल सोनमर्गला गेलो तिथं पण घेतल आम्ही भाड्यानं गुलमर्गला गेलोतो भाड्याने घेतलं आम्हाला त्याच वेळी तरी तीस हजार पर्यंत आलेला खर्च सगळं
म्हणजे सगळं गाडी भाडत तिथं फिरला जेवण वगैरे सगळं सगळं त्यात
प्लेन तिकीट रेड ट्रेन तिकीट वगैरे सगळंच तीस हजार ते बत्तीस हजार
आणि तिथं फिरलेल होतो मी ते काय नाही म्हणजे तुम्ही ते काय काय रेंट म घेतलाच वगैरे ते सगळं धरून
सगळं धरूनच सगळं रूनच तीस हजार खर्च तीस बत्तीस हजार खर्च आलेला आम्हाला प्रत्येकाला
हो तुम्ही किती सलला गेल कसाां
आणि
किती वर्ष झाली त
एकोण ह अठरा ला गेलेलो आम्ही अठराला
हम्म दोन हजार अठराला हम्म
हा दोन हजारठ
हो तर आत्ता जर केलं तर माणस पन्नास हजारचा खर्च पाहिजे
होय होय हो आता पन्नास पाहिजे.
हॅलो
होय होय आता पन्नास पाहिजे. हम्म म्हणजे माझे धीर आणि जाऊ मा जाऊन आलीत ना त्यांना प कराम् त्यांना पन्नास हजार कर
होय त्यांनी कधी गेलतय
ती मागच्या वर्षी गेलेली
मागच्या वेळेस झालं ते
आणि तिथं लहान नाही. नाही तिथ मुलं तेरा वर्षा होईपर्यंत त्यांना तेरा वर्षाची मुलं झाल्याशिवाय सोडत नाही
हो
हा त्यामुळे मग आम्ही होईपर्यंत थांबलेल अस झालं
हा हा हा हा तेरा वर्ष वय लागलं
हा असं असते आणि तसच परत त्या एकोणीस ला काय झालं थ्री सेव्हन्टी कलम ते झालं परत तिथे ऍक्सिडेंट झाला. ना मोठा त्यामुळे हा पेलगाम नाही तिथं अमरनाथलाच झाला ना ते वर्ण पा हे आलं पाणी भावहून आलं बर्फ वगैरे
हा हा हा
हा त्यामुळे त्यावेळी पण खूप जण लोक गेली आता तिथं नाही. आम्ही जिथं राहिलेलो अगदी तिथं राहायला देत हा आणि परवा ते पेहलगाव मध्ये जे झालं ना मागच्या वर्षी
हा ह
हा तिथंच आम्हीच फक्त होतो. तिथं फिरत होतो इतकी लोक नव्हती. आम्ही गेलेलो ना तेव्हा आम्हीच फक्त फिरत होतो. आम्ही एक पंधरा ग्रुप होता तेवढाच होता. म्हणजे आम्ही एक दहा जण आणखीन एक गाडी होती तेवढीच होती.
हा हा
ते इन्सिडेंट बघितलं तर आम्हाला वाटतं आपण तिथे होतो. आणि आपल्या वे काय झालं असतं तर कसं झालं असत
हो हो
हम्म
त्या साईडला फिराय फिरायला बंदीच आहे का? जास्त.
नाही कोण, फिरायला तेच आहे ठिकाण. खर तर पण त्यावेळी तर नव्हत आम्ही गेलेलो, आम्ही फ अगदी अमरनाथ सुरु होतानाच, अगदी दुसऱ्या दिवशी, म्हणजे आम्ही तिथं होतो.
हा हा हा हा. म्हणजे अजून, हा. मग अजून यायचे होते, म्हणायला सगळेजण. म्हणजे
सगळे जण का? त आधी अ अमरनाथ दर्शन घेऊनच फिराला येत्या. सगळेजण बाहेर. हा आम्ही पल आमच काय केलेलं. आम्ही फक्त पहिलगामपर्यंत पहिला केलत.
हा हा.
हम्म, त्यामुळे आम्हाला तिथं, त्यावेळी कोणीच नव्हत.. असं झालं. हा हा.
हम
मग नंतर आमचं कसं दोन दिवस होत ना, अमरनाथं दर्शनचं दोन दिवस होतं. मग दोन दिवस तोपर्यंत काय करायं. म्हणून आम्ही पेलगाम फिरलेलो.
हा हा हा असं केल व्हय.
हा. असं केलत.
बर, बर, बरं. छान सांगितला माहिती. गेलो जाऊन येतो आम्ही. जाऊन आले की, तुम्हाला फोन करतो. तथे गेल्यानंतर, आणि काय अडचण वगैरे आली तर. आम्ही तुम्हाला कॉल मामाला मार्गदर्शन करा. ह. हा. थँक्यू. हा ह सांगितल्या बद्दल.